हां.
कुठं राहतात म्हटलं? हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो!
हा आता यायलाय.
काय कुठे राहतात म्हटलं?
घरी.
अच्छा घरी येत का तुम्ही काम बिम काही.
नाही काम वगैरे काहीच नाही आम्हाला.
काम बीम काहीच नाही. अच्छा! अजून काय शिक्षण बिक्षण करतय का नाही?
नाही घरी बसलेल ना मी काही शिक्षण वगैरे काहीच नाही.
अच्छा! फ्री फायर खेळतात असं.
मी ऐकलंय आहे तुमच कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे.
मग पाहिजे नाही का तुम्हाला नोकरी.
नोकरी नाही पाहिजे मला मुठ पाहिजे मला.
हो एवढं मोठं आम्ही डीललरनिंग करत तुम्हाला एक पद्धतीचा आम्ही छोट्या छोट्या करतो चालेल का तुम्हाला?
तुमचं सोन्या सोन्याचा पण दुकान आहे का?
नाही सोन्या बिन्याचं दुकान नाहीये, आम्ही अंबानीला विकत घेणार आहे त त्याचं दुकान आहे आमच्या जवळ.
ओके! असहाय का?
बाकीच अजून काय मी विचार करू राहिल तो ते टेस्टला का व विकत घ्यायच. दा म्हटलं माझ्यानी आपल्या इंडियनच्या म्हणजे भारतीय रोड साठी बनलेली निधी टेसला.
तसल भारतीय रोड साठी बनलेली नाही असं.
नाही बनलेली अ रॉस रॉल सुद्धा बनलेली नाही सगळ्यात मेन गाडी बनलेली ना तुम्हाला सांगू का सी आर आय बी आलेली, सी आर आय बी आलेली
हा
सी आर आय व ना ऐकलंय का गाडीचं.
नाही सा वा आम्ही असे मोठे नावने ऐकले कधी.
अरे! तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही आहे, अशी गाडी ना एक नंबर गाडी ती घ्यायच विचार माझ्या.
तुम्हाला ना ते बारची टुकडुकी माहितीय का?
नाही ते पायर
तिच्या तू बसून जातो म्हणलं तिच्यात मी बसू शकतो तेवढी जाऊ का माझ्याशी
एवढीच इच्छा नाही, तुम्हाला एक घेऊन देऊ का गिफ्ट बिफ्ट करून देऊ का एकादी गाडी सांगा तुम्ही?
हा द्या ना एखधी गाडी गिफ्ट करता येईन तर करा.
हा सांगा कोणती गाडी करू आत्ता उद्या ऑर्डर करून विचारा आपण
तला
कोणती आणायची ति तर सांगा पहिले.
लेम्बोर्गिनी.
नाही नाही नाही एवढ्या बा छोट्या छोट्या गाड्या नाही विकत घेता आम्ही जरासं मोठ्या गाड्या सांगा.
जाऊ द्या मी काय म्हणतो तुमच्याकडे शेती वगैरे आहे का काही काही काही का काहीच नाही?
शेती आपल्याकड गन आहे हो तुम्हाला तुम्ही इकडं पाहिलेलं नाही का
पण करतात का तुम्ही शेती? आपल्या कुठं?
तापी नदीचा कोपरा नाही का?
लावूया असं काय काय लावलंय तुम्ही शेतीत?
नाही एवढं लक्षात नाही गन काय लावलेलं आहे तिथं तिथपर्यंत जेवढ बी नजर ना सगळी आपली शेती.
असं नाही बोल रे, नाही बोल रे लाजू नको ठीक आहे आमच्या मावशी बोला म्हटलं. असं आहे का किड कस काय उगवतात?
पण फक्त बघायला जातो उगत बिगत आपल्याला काय माहिती नाही.
असं ग किती रुपये म्हणजे किती प्रॉफिट वगैरे किती यता खेडी मध्ये जास्त प्रॉफिट कोणतं याच्यात हे?
एन ते काय सांगू शकत नाही आमचं डायरेक्ट वर्षाला येतो डायरेक्ट एवढं एवढं म्हणजे तुम्हाला सांग लाखो म्हणजे लाखो इन्व्हेस्ट करायची तिथं म्ह जेवढं येईन तेवढं पण जास्त करून प्रॉफिटच येतो नीट करता यायला पाहिेजे ना शेती तर प्रॉफिटच येतं जास्त मग,
अच्छा. आतून काय म्हणजे गाड्या वगैरे अजून तुझ्याकडे किती हे?
सांग पढर घेतली पंढर रिजरोवर घ्यायची रेंगरोअर
रेंजरोवर
हा. डिेंडर वर फिरतोय काय अशी गरीबी आली डिपंडर फिराला
चांगलंय ना.
रेंज रोव्हर घ्यायचय.
आणि तुमच्या इकडे काय प्रसिद्ध वगैरे काय मग थोडाफार तुमच्या गावाच्या विषयीत सांगा.
ते आम्हाला काय माहिती नाही आम्ही इथ गोल्डन लिप रेस्टॉरंट हे
हम्म
खातो प्याेतो नंतर ती नवीन काय वृंदावन म्हणून काहीतरी उघडलेली हे
इथथ जातो हो ना पण बाकीच तर मी राह नाही कधी कला फिड राली कायतो
चांगलंय भो.
ह टाईमच भेटत नाही, काय आता दिनभर तिकडं इकडन तिकडनं
म्हणजे ते बाहेरचे तेवढे खाऊडून देतात की, इकडे तिकडे खायला टाईमच राहत
हम्म.
हम्म्म, आता त्या याच्यासोबत मिटिंग करून आललोय मी इलॉन मस्त सोबत.
हम्म.
ह
खरं ईलॉन मस्स सोबत मिटिंग करून आलतो मी. ह तिथं वाडाय लाव. डोनाल्ड ट्रम्प होता, तेना जेवण वाडायला कोण होता, डोनाल्ड ट्रम्प.
काय तसं नाव नाही माहिती यार.
भांडे गासायला मोदी.
कायली कोण होता आता,, सांगून येल
अक बुहाार स्पेशल स्वीट वाढायला होते काय. ह
जा का मेलोड मेलड यायला
असय का. नोरापात येला पाहिलाय का तुम्ही. जवळून पायलय का, नै. कोणाला पाहिलंय एखादी सुपरस्टार वगैरा फिल्म स्टार वगैरा.
मी नै पाहिले त्यांनी माला पाहिलेय, मी नै ओळखत त्यांना ते माला ओळखतात.
ते तुम्हाला ओळखता, अच्छा.
हा, त्यांन चंद च माणा ना विचार बघत, बाकीच जाऊद्या.
हम्ममम हम्म.
आपलं फक्त नाव नाही ब्रँड एक हाय.
असं धन्यवाद.
त्यां जेवढी शेती ना सांगू तेवढं आमच्या बा बैलांना राहायच जागा आहे आता.
ह
हॅलो!
हा बोला ना, तुमचा आवाज बेकार आवडतय दादा आम्हाला काही बोलतच राहा.
बोलत राहू आम्ही, आम्ही कॉल तुम्ही केला जरा तुम्ही बी बोला काय करतात आता.
असंय का अरे आम्ही बघा आम्ही गरीब लोक आहे, नाही तर आम्हाला हे रिकामे धंदे नाही केली असते दहा दहा मिनिटाचे, म्हणून तुम्ही बोलत राहा.
मी तर रिकामा नाही होतो, मला तर आता काय करतात दहा मिनिटं टाईम भेटला म्हटलं कोणशी बोलून घेऊ त म्हून फोन लावून घेतला जाऊदे म्हटलं. ते आपलं नाही, दूसर्याच तरी भलं हून जावं. मग त्यासाठीच तुमचा कॉल रिसीव केला, नाही असं काय आहे ते.
हा हा मग तुमचं काही स्वप्न वगैरे बाकी सर्व झालंय फिरं फारणं खाणं वगैरे
नाही काही तीथ जाखण आलोय मी
काय?
नाही जात.
असं.
आपलं आता ईथे चालू कुठे फोन आला होता. ट्रॅव्हल्स
थोडं! मी काय म्हणतो, तुमचा आवाज नीट नाही आहे ते भाऊ.
फिरायला आवडतो म्हटलं मला फिरायला.
हा कुठे कुठे गेलेय मग अजून तुम्ही का काहीच नाही अजून
काहीच नाही म्हणजे कुठ कुठ गेले. सांगू नाही शकत उज्जेन गेलेलो, ओंकारेश्वर गेलो, महे्वर गेलो, गुजरातला कुबेर बंडा प्रकाश, इकड पंढरपूर तुळगाभवानीरे गेलो आहे. शिर्डी गेलेलो आहे. वनीगडे गेलेलं आहे संपड नाशिकड कोण ते हे तिकड गेलेलो आहे आणि फिरलोय म्हणजे जेजुरी गेलेलो आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी गेलेल तिकडनं अजून बाकीचे स्पॉट आठव नाही. राजस्थान पण गेलो होतं अजून ते जैलसिमनेर आणि कायच सावर असटनसूट जयपूर पण गेलो होतो. नंतर इकडं काय इकडं गेलतो अजून केरला नंतर मनाली पण गेलो होतो, कोकण गेलेलो आहे. मुंबई तरी म्हणजे निवांत फिरून गेलं तरी बाकीचे स्पॉट बाकी आहे तिकडे जावं लागतेच तर मग
मी घरातून बाहेर प आणि घरात एवढंच फिरलोय मी फक्त
जास्त नका फिरत जाव तिकडं सुनाभी मिळन लागल.
नाही आमच्या इकडे सुनामीनी आहेत पूर्ण म्हणजे जे डोंगराच्या मध्ये आमचच हेर आहे.
हा डोंगर बिंगर दसून बेसी ना आला तर
नाही नाही धसत लई मोठे डोंगर आहे. मांगी तुंगी माझ्या घराच्या बाहेर बाजूला आहे.
काय?
मांगीतुंगी की माझ्या घरच्या बाजूला आहे.
का अरे या बघा तिकडे आठ एकशी प्लॅन काढला आता कधी म्हटलं? त्या यांनी फोन करून घेतला आता मला मोदींनी भाऊ म्हणल चाल चालून ला म्हणून त्याच्याजोड चाल गेल तु
असं आहे का?
हम्म
ठीक आहे दादा मी काय म्हणतो! आपण उद्या बोलोलू परत ठीक आहे.